हा बोल. का हाय बघ बस आता बाळाला झोपवलो.
हा हा. स्वयपाक?
स्वयंपाकच बग आता कणिकतेन मळय. करायच की आता. तुझ संध्याकाळच?
थोड्या वेळानं. जरा थोडं थोडं हाय सकाळचं जरा विचारून केलं तर बरं होतय नइ. मुलांच्या पुरतं तेवढं काहीतरी करायचं. नाही तर मग परत नास होतंय.
होय होय.
हम आधीच महाग हाय गं सगळं?
व्हय व्हय. महागाइ वाढले पाऊस एक पड आणि त्याच्यान माळवं महाग
होय होय काल तर बाजारात बघ सगळं पंचवीस, तीस, चाळीस असंच होतं माळवं.
हम्म पावशर.
हम्म सगळं महागस होतं.
हा-हा मग गेलतीसं वय बाजारात काल?
जातोय मग गुरुवारी बाजारात मी.
हा हा.
हम्म. भरपूर महाग होतं माळवं. आणि काय बघ म्हणतात पानी पण नाही आणि म्हणतात की माळंवं खाऊ नका कडदाने खावा. कडदाने तरी कुठं स्वसतायत.
होय ते पण महागच आहेत कि.
सगळं महागचं हाय.
वय.
काही भरपूर वाडले बाई काता माणसं त्यांच आवघडच हाय सगळं आणि आता ह्या वर्षी पाऊस पडणार नाही म्हणाले
हम आता पाऊस पडते घे दोन आठवड्यात. हम्म! पड पडेल की आता. असं आता पडत नाही, पडत म्हणाल्यात खरं एकदम पडल बाई मागच्या वर्षी पाऊस नाही, पाऊस नाही म्हणत हुतीत खरं किती आधी लवकरच चालू झालंय की पडायला
होय-होय पडायला लवकर चालू झाला त्यावेळी हुन हुन ऊन ऊन पाहिे ऊन पाहिजे ऊन पाहिजे. असं म्हणत आणि आता ऊण होय होय थंडी काय थोडा पाऊस नव्हता.
होय, पाऊच की होय कधी थांबते असं झालेलं. आणि आता पाऊस पडणच आता बी तसच होणार वाटतं, मग पडण पडणा म्हणालोय तरी एकदम पडणार
हवामानात काय सांगता येत नाही नाय.
सांग होते, काय ना निसर्गाकड सगळं.
हम्म हम्म!
काय नाही? बघ चालूय आता.
ह हा शाळेचं आठवणी काय काय मग? आता काय शाळा बंद होऊन, किती वर्ष तर झाली.
होय, शाळा बंद झाली खर या मुलांच आता शाळा चालू झाल्या, की आमचं सगळं आठ
आठवते होय ते बँच वर बसलेलं बँच सगळं बदललेलं मोडक तोड
सगळ्या आठवणी आता भरपूर आठवत्यात.
होय. क्लास ला तेन जातेल सायकल घेऊन जातेल.
आणि आपल्या वेळेस दिवस चांगले होते ग त्यावेळी मुलं मुली कसं वेगवेगळं म्हणजे, असं एवढं काय असं? मुलांच्यात मुलींच्यात भेदभाव वगैरे काय करत नव्हततीत. नाही आता कसं सगळं वेगळंच झालंय मुलं मुली सगळ भागच वेगळा झालाय पहिला आपण कस भावा बहिणी वागून व्यवस्थित राहत होतो. मजा करत होतो.
होय.
हम्! त्यामुळं काय वाटायचं नाही आणि सहलीला वगैरे जाताना आम्ही, भरपूर मजा करायचो अगं.
होय, शाळेची सहल डिसेंबरला तेन असायची की डिसेंबर जानेवारी मध्ये.
असणार थंडीचे दिवस आणि आम्ही नाही म्हंटल तरी मी दुसरी पासून जात होतो. सहलीला थांब एक पै दुस मला अजून आठवते बघ. मग मी दुसरी ला आसताना, काळ्ळमवाडीला आम्हाला धरणाला न्हेलते. काळ्ळमवाडीला.
हा हा होय, आता त्याच्यात पाणी नाही म्हणून, दाखवालतीत बघ. आणि काय तर नादुरूस्त झालंय वाटतं बहुतेक ते दुरुस्तीला आले असं दाखवालतीत वाटते. आधी ते शाहू महाराजांच्या काळातल आहे कि ते.
होय होय तेव्हा बांधलेलं आहे. ते कोल्हापुरात भागातच आहे ना मग ते शाहू पॅलेस वगैरे सगळं बघून आलेलो. आम्ही तेव्हा दुसरीला असताना मला अजून आठवतय.
तिथं प्राणी तेन किती छान! आहेत. शाहू पॅलेस मध्ये हरीण बदक तेन.
होय! मस्त बाहेर हरण हरिण वगैरे आहेत.
होय होय, आता परवा दिवशी शाहू पॅलेस मध्ये कार्यक्रम होत बघ. सगळे कायतरी होत बाई मी पण तेवढं काय वाचल नाही. पण कार्यक्रम होता असं ऐक बघितलयं बघ.
हम्म हम्म!
हो सगळी मोठी मोठी ते लोक तेन जमलेली तिथं.
नेते वगैरे आले असततील.
हा हा कशाचत म्हणजे, देवाचं होतं वाटत बहुतेक.
कार्यक्रम काहीतरी असलं, अग हे होतं परवा कोल्हापुरात काय होतं सांगु काय? आपलं आंबाबाईच्या देवळाला कनी मोठी सोन्याची कळस बसवले.
होय होय, ते गोव्याकडनं मिळा लागले मिळालें, त्यांना बारा तारखेलाच की ह्या जूनच्या बारा तारखेला होतं ते.
होय होय तेच ते तेच तोच कार्यक्रम असल दुसरा हम्म!
नाही नाही ते मंदिरमध्ये ग शाहू पॅलेसमध्ये ते आपण बघायला, ते जात नाही काय आत.
तीत होत होय. तिथं काय माहित नाही ग काय झालंय कार्यक्रम काहीतरी असेल सोड हम्म हम्
ते शाहू महाराज त्यांची मुलं ते होतीत की सगळीजण मी फोटो बघितलो ग ह्याला हे इन्स्टाला हम माहिती काय तेवढं बघितलो नाही पण
हा हा परत आम्ही परत तिसरी ला असताना कुठल्या तरी किल्ल्यावर गेलेलो तिसरीला अजून आठवते मला परत चौथीला असताना
कोल्हापूरला ते होते की पन्हाळा ते पण
ते पण केलेल होय ते दुसरीला असताना केलेल सोड ते सगळ वगैरे करताना परत येत असताना कुठ तरी गेलेलो ते तेवढ लक्षात येईना चौथीला असताना मी चाळकेवाडीला तेन गेलेलो
हा तिथ काय हाय
तेव पण चाळकेवाडीला काहीतरी किल्ल्यासारख डोंगरावर काहीतरी आहे ग तिथ मंदिर काहीतरी काहीतर आहे
शाळेचे सहल म्हटले की सगळं ऐतिहासिक तेन तसच नेतात ते म्हणजे कायतरी शिकण्यासारखा असतय त्याच ठिकाणी नेत्यात ते
पाचवी ला गेलेले गणपती पूळ्याला तेन परत सहावी ला गेलेल मग सातवी नंतर जरा कमी झालेले अभ्यास वाढायला त्यामुळे
हम हम् हम् गणपती पुळ्याला कस सगळ बदलत की ग सगळ नवीन केल्यात
हो बहिण भरपूर वर्ष झाल ग जाऊन गेलच
तु मग जुना असते त्यावेळेस गेल्याशील ते पिक्चर मध्ये दाखवल्यात तस
हा तस गेलेल सोड मी
नाही आता सगळ नवीन छान केलात बाई बांधकाम तेन दगडातल छान आहे ति समुद्र हं मागच्या वर्षी समुद्राच पाणी गेलत की तिथ गणपतीच्या मंदिरमध्ये
होय होय जाते सोडते काय दरवर्षी जाते सोड कारण भरती ओटी मुळ लाट -
होय होय ते पौर्णिमा अमावस पौर्णिमेला येते भरती ओटी हम्
होय त्यामुळे जातय
खर बाहेर वाटते सगळी मित्र मैत्रिणी ते असतात सगळी शिक्षक तेन असत्यात त्याच्यान भारी वाटते
मस्त त्या अजून आठवणी आहेत बघ
हम् होय होय गणपती पूळ्याला गेल्यावर मग मालवण ते होतेयच कि ते मासेच सगळ आहे ना तिथ
ते न्हवे ते गणपती पुळ्याला गेले की रत्नागिरी ला जायला लागतय हे माशांच सगळ रत्नागिरी मध्ये हाय
होय का आणि ते एक नारळाच झाड ते वीज पडलेल ते वीज हे बांधून
ते आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर हायते मी तिकडेच गेलते की परवा मार्च मध्ये आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघायला वगैरे मालवणला गेलो कणी मग ते तिथ आहे ग सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ते जळळय आता त्याचा फोटो ठेवलेत
हा हा आम्ही इकड गणपतीपुळ्याला गेलतो तिकड काय आम्ही गेलो नाही ते मार्लेश्वरला तेन गेलतो ब ते लहान दगडात अस आत वाकून जायचय तिकड तिथ गेलेल ते आम्ही मार्लेश्वरला हम
पावस मारलेश्वर
आणि ते कासवाच मंदिर आहे बघ ते पैजारवाडी काय - का तर ना हम्म तिथे कासवाच मंदिर आहे ब ते कासवाचा आकार दिला त्या मंदिरला होय.
बर भरपूर आहेत ग महाराष्ट्रात आपल्या बघण्यासारखे ठी
होय, होय, महाराष्ट्रात बघायला भरपूर आहे.
भरपूर आहे.
आणि आम ते
बघ कि पहिल्याच्या पेक्षा, म्हणे आत्ताच्या पेक्षा पहिला आपण मुल मुली गेलेल किती छान वाटत दिसल शिक्षक कधी नही त्याने बी शाळेचे युनिफॉर्म वर
व्हयं आम्हाला ते वारणाला नेल ते दुधाच सगळं कस प्रोडक्ट तयार होतंय ते बघायला धही. परत हा तूप वगैरे कस तयार होतय ते बघायला हा पनीर दुधाचं सगळ प्रोडक्ट कसं तयार होतय बघायला नेलेलीत परत ते कुक्कुट पालन बघायला नेलेलीत. ते कसं करतात त्याच म्हणजे कसं काळजी घ्यायचं असतंय ते कशा प्रकारे त्यांना उबदारतेन ठेवायचं हे ते ते सगळं दाखवायला आम्हाला पण नेलेलीत
होय काय हा हा
नेलेली शिवाजी महाराजांचं तिथं हे होतं न ते पावन खिंड तेन अ बघितलं ऍक्चुल कि. त्या पिक्चर मध्ये ते न्हा य बघ ते पावन मध्ये हम्म ते बाजीप्रभूंनी रोखून ठेवलेल स
होय होय सगळ्यांना होय. आपला इतिहास भारी आहे महाराष्ट्राचा हम.
असत इतिहास विषय हाय ते ब चांगली गोष्ट आहे म्हणजे. भईरच हच पण माहिती करते नई. आणि शिवाजी महाराजांचं चरित्रच छान आहे. शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं. आता सहा जून ला परवा झाल कि. हा तेच होतं बघ शा हा हा ते तुला सांगितलं ब शाहू पॅलेस मध्ये.
हां.
ते सहा जूनचच ते राज्याभिषेक होत बघ. त्याचाच कार्यक्रम होत व्हय मोठ्या नवत ते पण तेच अभिषेक ते न त.
होय, होय.
हा. चालतय, चालतय. हा चालतय.
ठीवू का.